ते करायचं हा.
हॅलो.
ये.
हॅलो.....
बोल, बोल आवाज येतोय. अरे, हॅलो. हा आवाज येतोय.
हा येतोय येतोय हा जाउदे
आता काय टॉपिक काय काढतोय तू ते सांग मला आता. किती वाजता निघण, काय काय खायचं
हा ऐक हा आता मी काय सांगतो काय आपण आता सकाळी पाच वाजता उठू हं.
हॅलो, पाच वाजता उठ.
चार वाजता घेलय नी.
नाही, नाही मी लवकर उठीतो. हा, पणं तु शांत बाहेर निघ हं.
नाम पाच वाजत येतो बाहेर
मला एक तास फक्त तुला आणायला लागल तर.
हा न म्हणून म्हणतय ई. चाय, नास्ता बाहेर करू सात हा ना सात वाजेल होऊन जातो.
कोणत्या बी ठेव.
आइक
काबुळे आत माहितीय आलोय कुठं हां बोल बोल
हा आपण सकाळी ना सात वाजेला पोहोचतो बरोबर.
हा तो आलेला नाही लांबय खूप.
असय का मग किती वाजललो
हम्म पन्नास किलोमीटर एक ता एक दोन तास.
एक दोन तास लागतो
हम्म
मग बघू आपण तस.
हम्म गाडी मी चालवणार म पहिले सांगतो. येताना चालव तु हम्म
हा
घराकडे ये रस्त्या इथं रेंग येते मला. इथं रेंज येते मला म्हणायचं
तिकड काय कराच?
रेंज येते माला
काय तर पाहिज झा का? सगळ नाही रे. हॅलो
तुला रे येतीनं रेंज
हा मला येतेय. सिनम म्हणत होता चल बाहेर जरासं
नाही नाही नंतर म्हन उद्या.
तेच त,
हम्म.
उद्या ह हे घे.
हॅलो.
हा बोल ना.
हा म्हणलं उद्याच काय आहे?
चालत जायचं यार दि ना वारीच चालू आहे माझे. चास हजार त्याच्या म नाही ना, कामासाठी आलो बोल ना तू
हा अरे म्हणलं जाऊ दे ते बोल तुपटपट.
हा मग तेच तर तू बोल मी चालू ठेवतो तू बोल फक्त. मी सांगतो तुला काय तिकडे जाऊन पहिले कपडे
हा. म सूट घेऊ आपण सूट घेऊ बांगड्याआपलं हे घेऊ. काय ते बिंगल सारखे नसनात कडे हाय की नाही भारी भारी
हा.
ब्रेसलेट ते घेऊन येऊ आपण.
नाही रे लई हे वी हुन जाई त क ते.
आस हे का मग बघू आपण घेऊ चांगलं घेऊ.
आ स वय.
हम्म.
हॅलो.
हा बोल ना.
अ तू काय घ्यायचं ते सांग माला.
हा. आलतो.